हॅलो.
हो काही तुम्हाला?
हो, हो, येतोय, येतोय, नमस्कार बोलूया. हो, हो, येतोय मला नमस्कार. कार. हा. बोलूया आपलं कोणता विषय? घेेतय म्हटलं.
अं नाही, नाही, जरा विचारात पडले होते, कारण शेजारची आली होती माझ्याकडे.
हा, हा, हा.
ह. प्रॉब्लेम आहे का? मला सांगू शकता. माझ्या मैत्रिणी सारखी च आहेस म्हणाली काही नाही म्हणजे आ.. आय टी सेक्टर त्याला नोकरी करतात अ तिजे, तिजे, तिचा नवरा म्हणजे, त म्हणाले काही नहीं अचानक त्यांनी आ कामावर ना काढलं हातातच म्हणजे टर्मिनेशन लेट र दिलं त्यांना, तर आता कस होणार? टू बी एच के फ्लॅटचे हप्ते आहेत, मुलांची स्कूल आहेत, शाळा आहेत
अरे बापरे! विदाउट प्रिइंटिमेशन
हो आणि शिवाय घरातला एकटा कमवता अ म्हणजे तिचा नवरा एकटा कमवता आणि आई वडील आहेत. म्हातारे एकुलता एक त्यांचा मुलगा मी पण चिंतेत पडले की हे असं कसं करू शक तात ना एकदम म्हणजे तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना पगार देणार आठ तसाचा पण राबून मात
बारा, बार हो प्रायव्टचा, हाच इश्यू आहे प्रायव्हेटला सॅलरी अतिशय कमी आहे आणि वेळ प्रचंड घेतात, म्हणजे बारा तासाच्या पुढंच शक्यतो
आता मला म्हणालेय, काल खूपच ते विचारात होते छताकड तोंड लावून बसलेले, मला सांगायला पण काही सांगत पण नव्हते काय, काय घेणार का काय खाणार, का जेवलेही नाही. रात्री मी झोपले आपण कसं दमतो काम आणि आपण झोपून जातो मुलं वगैरे सगळ्यांच्या मध्येच मला जाग आली बघित तर ते एकटक, म्हणजे जागेच होते विचार करत मग खूपच काळजी वाटली, मला पुढे कस होणार? काय होणार? म्हणजे पायाखालची एवढ्या वर्षाचा जो आपण अ एक हे ठर बसवलेला असतो जम बसवलेला असतो. कसं करणार? आणि हा हा प्रश्न बँकवाले ऐकून घेणार नाही तसं म्हणायला गेलं तर दोन नंबर करून लोकं पळून जातात तेवढं लोन घेऊन, बँकांचं कर्ज घेऊन त्यांना कोणीही विचारत नाही पण आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक आहेत. त्यांनी कसं करायचं? कर्जाचे हप्ते कशे फेडायचे.
होय आणि शिवाय फक्त आपण एकटे नाहीये, ना आता पूर्ण आपली फॅमिली झालेली असते. आपली लहान लेक खर पुन्हा घराची जबाबदारी असतात. त्याच काय होणार, दुसरा मार्गच नसतो ना इन्कमचा
तो तर प्रश्न आहे आणि त्या माणसाच्या जीवावर आज बघा घ दोन मुलं, आई वडील आणि ती म्हणजे, किती कुटुंब म्हणजे त्यांचं हे होतं, आणि असं पण नाही की आप आपल्याला शेती येते, आपल्याकडे शेती असते. आपण काय करतो. आता इथेच, राणार आहे. इथेच आपण आपलं घर ये, आपण इथेच सगळं करूया. असं म्हणून लोन काढतो.
हो, आणि प्रत्येक गोष्टीसाठी ह घर असेल व्हेईकल असतील. मुलांच म्हणजे एज्युकेशन असेल आणखी काही गोष्टी असतील. सगळ्यासाठी झालेलं असतं ते, अगदी आजकाल मोबाईल सुद्धा हप्त्यांवरती मिळतात. तिथं सुद्धा ते केलेलं असतं. ही फार अवघड म्हणजे करून ठेवलंय बर का, म्हणजे माझे सुद्धा बरेचसेच फ्रेंड आयटी सेक्टर मध्येच आहेत. मीच तेवढी थोडीशी वेगळी पडते पण, प्रचंड म्हणजे त्यांचं हे, ठीक आहे फार. म्हणजे पैसे वा वाट. सतत त्यांना येतय मंथली पेमेंट येते. पण सतत फ्लेक्झिबल राहणं चेंजेस करण आणि ते नाही हे वाटत एवढं. म्हणजे. म्हणजे पेमेंट स्केल वाटते, की बाबा आहे म्हणजे भरपूर आहे. पण तसच ते काम पण करून घेतात त्या मनान,
कस असत जस आपण त्यांच्या आपण त्यांच्या पायात. चप्पल आपल्या पायात नाही घालत, त्याच्यामुळे त्यांना काय टेन्शन्स आहेत. ठीक आहे शारीरिक कष्ट नाहीये. तुम्हाला वाटत की ते नुसतं अ कॉम्प्युटर वर काम करतात तस असं. संगणकावर काम करतात, पण तसं नाहीये. त्यांच्या डोक्याला भयंकर. टेन्शश असत.
हो म्हणजे टार्गेटस असतात तुमचं काय काय ते मिटिंग्स हे ते बऱ्याच गोष्टी असतात. ते काही शारीरिक कष्ट नाही, म्हणून काय बसून काम नाहीयेत. ते तेवढं डोक्याच पण. काम आहे डोकं 'तेवढं पळवावं लागत,
आता पूर्वी कसं होतं. अ सरकारी नोक सरकारी नोकरीमध्ये कसं असायचं बाबा अ जरी गेलं अऍक्सिडेंट झाला तो माणूस वारला तरी त्या जागी त्याच्या मुलाला नुकसान भरपाई म्हणून नोक नोकरी मिळायची किंवा पेन्शन तरी मिळायच म्हणजे त्याच्या कुटुंबाला तो एक आर्थिक मदत होती आता तसं काहीच नाही म्हणजे ही तारेवरची कसरत आहे ना म्हणजे अ आजरा माझं सगळं सुरळी चालू होत एका दिवसात माझी नोकरी गेली म्हणजे हे केवढं मोठ आव्हान त्या माणसाच्या डोक्यात किती
आणि हे म्हणजे हो आणि हे म्हणजे ते खर तर मला सांगायला वाटते की त्या माणसाकड प्रचंड लक्ष दिलं पाहिजे कारण अ म्हणजे सांगायला पण भीती वाटते ते मला नाही माहिती सांगायला पाहिजे नाही पण अशी माझी या जवळचे एक दोन मित्र तरी ह्या भीतीन म्हणजे त्यांनी हे केलंय म्हणजे त्यांचा जॉब गेलाच होता दुसरं काय करत आता येणार नाही, पुन्हा गावाकडे येऊन राहावं लागेल. आणि आपल्यालाच. सगळे जण नाव ठेवतील, या भीतीने त्यांनी सुसाईड केले त्यातल्या-त्यात एक गोष्ट. चांगली होती की ते मॅरड नव्हते.
पण ही सर्वस्वी, हा माझ्या मते हा सर्वस्वी भेग कड निर्णय आहे ना. तुमच्या आयुष्य आहे म्हटल्यावर, आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये समस्या हे ये असणारच त्याला चिरून जायला पाहिजे. आणि तुम्ही समाज काय म्हणेल. या विचाराने तुम्ही जर तुमचं नुकसान करत असला समाज असाही बोलतो समाज तसाही बोलतो.
हो चांगलं करणाऱ्याला ही बोलतो आणि वाईट करणाऱ्याला ही बोलतो, पण ते त्यान म्हणजे त्यांच्या जागी जरी ठेवून बघित लं ना तर मला ना म्हणजे मी त्यांचा निर्णय योग्य असं म्हणत नाही, पण जस्ट इमॅजिन की आज आपल्याकडं लाखभराची अ ब त म्हणजे
हॅलो! हॅलो!
ती इमेज काय राहिली, हॅलो! हा तर आपली इमेज काय राह्यली, आपण कसं करू इथुन पुढं आपल्याला दुसरी मिळेल का? म्हणजे आपल्याला दुसरीकडे कोण घेणार नाही हे मनानं ऑलरेडीच म्हणजे त्यांना हे केलेलं असतंय की यु आर रिजेक्टेड नाऊ.
नाही पण तुम्ही स्ट्रगल अ तुम्ही जर समस्यां न म्हणजे तुम्ही पडताळून पाहायला पाहिजे ना तुम्हाला. ठीक आहे तेवढ्या पगाराची मिळणार नाही, त्यापेक्षा कमी जास्त तुमच्या गरजा थोड्या कमी करा तुम्ही, हे कधी होतं माहिती का हा निर्णय कधी घेतला जातो? जेव्हा आई वडीलांचे संस्कार कमी पडतात मुलांवर. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लढलं पाहिजे. आज आपली परिस्थिती चांगली आहे. आणि हे वळण आई -वडिलांनी दिलं पाहिजे मुलांना.
आजकाल ना फाईट करणं आपण शिकवत नाहीे आपण आपण म्हणजे मार्ग काढायला शिकवत नाहीये त्यांना, एखाद्या गोष्टी सोबत डील करण्याच शिकवतच नाहीये. ऍक्च्युली आता तर मुलांच्याकडे पेशन्स खूप कमी आहेत. आधीची लोक तरी त्यातल्या त्यात बरी होती म्हणायची.
नाही मी तर, अ म्हणजे मी तर तुम्हाला माझ मत व्यक्त करते, मी तर माझ्या मुलांना म्हणजे नाही कारने जायच आप पण जरी अ परवडत असल आपल्याला तरी नाही मग मी त्यांना कोकणात घेऊन जायचं ठरवलं पण म्हटलं आपण एसटी बसने प्रवास करायचाय आणि त्याचा अनुभव तुम्हाला आला पाहिजे की जागा कशी पकडायची असती पळून त्याच्यामुळे गर्दीतून कस जायच असत.
हे हे फार कमी सुजाण पालकांचं काम आहे बर का म्हणजे मी स्वतः प्रोफेस सनी टीचरच आहे. तर असे बरेच अनुभव मला बघायला मिळ त्यात रोजच्या रोज ह्यातले अशी म्हणजे अगदी बोटावर मोजणे ईतपत पालक आहेत की त्यांना असं वाटत की आपल्या पल्ल्यान हा अनुभव घ्यावा आणि त्याच्यासोबत डील करा आहो मग तो चांगला असो की किंवा कसाही असो हे फार कमी नाही तर ऑदरवाईज सगळे पालक अस असं म्हणतायत की नाही नाही आमच्याकड आहे तर, मग आता ती फॅसिलिटी त्याचा वापर करायला पाहिजे ना.
हम्म. आणि दुसरी गोष्ट आम्ही ती आम्ही त्या सहली ला गेलो. त्या मुलांनी तो सहलीचा आनंद घेतला. सहलीवरन परत येताना बस पंक्चर झाली. पंक्चर झाल्यानंतर काय करायचं? च मागे काजूच झाड होतं. दगड मारून काजू तोडण हा अनुभव त्यांनी घेतला. परत हं आणि रिटर्न म्हणजे परत येर्यंत परतीचा प्रवास पर्यंत जागा पळत जाऊन पकडणं आई मी जागा पकडलीय बाबा मी जागा पकडली या म्हणजे एवढं ते शिकले.
हो आणि नाही खरंच ह्यालाच जीवन पण म्हंजे जगण म्ह
आणि मी हा अनुभव त्यांना का दिला आज परवडतय उद्या कुठली परिस्थिती येणार आपण नाही सांगू शकत. तुम्हाला सगळ्याची सवय पाहिजे धक्के खायची सवय तुम्हाला पाहिजे.
बिलकुल आणि मला खरंच तुमच्याशी चर्चा करताना छान वाटते की, तुम्ही खरंच एक सुजान पालक म्हणून काम करताय बरे का!
हो हो हो ते मी ही अशी मतं का सांगते, की माझं ऐकून मा अ हे प्रयोग तू बाकीचे पण करतील मुलां कारण मुलांचा हट्टीपणा प्रचंड वाढत चाललाय आजकाल म्हणून यासाठी
ना त्यांच्या सोबत असं कोण नाहीये त्यामुळे पण म्हणजे सगळ्या गोष्टी ते अफेक्ट करतात. त्या गोष्टीसाठी फक्त निव्वळ पालक आणि अ किंवा पाल्य त्यांचा जबाबदार आहे. असं म्हणता येणार नाही. आजूबाजूची परिस्थिती जबाबदार आहे त्याला. पण त्यातल्या त्यात काही पालक जे आाहेत. शिकवायचा प्रयत्न करत की नाही बाबा माझ्या मुलां हे पण पाहिलं पाहिजे. हे पालक फार कमी आहेत. तुम्ही काही म्हणा मला हे पालक फार कमी आहेत.
मी एकुलता एक असं झालंय ना आता त्याच्यामुळे लाड लाड खूप झाले. असय सगळ्या अपेक्षा आई आणि बाबाच्या सगळ्या अपेक्षा त्याच्यावरच आहेत ना. आणि त्यात आजी आजोबा पण मा नाहीय आहेत.
बिलकुल पण त्याच्यामुळे मुलांच्यावरती प्रेशर यायला चालू होते ना कि ते एन्जॉय करायला शिक त हे चालू होते अ म आपल्याला दहा मिनिटं झालेत आपण हा कॉल कंटिन्यू मी करते तुम्हाला
हो ठीक आहे चाल.
ह